हम्म ब आताच हा येतोय येतोय.
हा चला मग आपण आपला विषय
आताचाच विषय ठेवूत मग परत?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
तर तुमच्याकडून आवाज कटतोय थोडा म्हणजे काहीतरी हॅलो. हॅलो. हॅलो.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
हॅलो. हॅलो.
हा हॅलो हॅलो येतो आवाज?
हां आत्ता आलाय. हॅलो हां.
एकच मिनिट हा एक मिनिट एक मिनिट हा बोला.
बरोबर.
हां.
हा, तेच म्हटलं मग सणांचं पुढे काय काय म्हणजे, तुम्ही कोणत्या पद्धतीने साजरा करता संक्रांत?
आ संक्रांत
हॅलो. हॅलो.
ते सामसूमिंग वाट
आवाज नाही येत आहे अजिबात.
तर आमच्या इथ
हॅलो.